हॅलो हा येतोय -ना आता, हो येतो येतोय ताई आवाज. बघा ना आज काय झालंय काय माहितीय-, हा आज काय झालंय काय माहिती. हा- हो ते तसचं होतं अधूनमधून ती तिथं मला येते ऐकायला हं हा ठीकय मला व्य व्यवस्थित येत तोय तुमचा आवाज मग काही हरकत नाही. हा काय करताय मग तुम्ही? हॅलो
एक
हॅलो हा अच्छा अच्छा मला पण तसच होत तुम्ही काय कर ताय मग हा.. हॅलो हॅलो हॅलो ताई बोला ना हॅलो हॅलो, हॅलो हा म्हट हा म्हटलं तुमचा आवाज येतो तुम्ही बोलत नाही तिकडून
हा
हा आता आपला विषय घ्या ना, कोरोना विषय हो हो तेच ना वो ते अं म्हंजे असंच आता बसले होते आणि आत अचानक माझ्या डोक्यात तेच विचार येत होते, येतोय का माझा आवाज?
बहुतेक काय ना कोणतरी एमर्जन्सी कॉल करतय का काय माहिती तीन कॉल गेलेत.
हा ठीकय ते दुर्लक्ष करा जरा याच्यावरती अ हे करा ना ते कॉल येतील तर त्यांच हा त्यांना वाजू द्यात. त्यांच्याकड नका लक्ष देऊ. हो हा काय आपला आवाज बंद हो तय ना मध्येच मग, हा नाही ते त्याच्यामुळ नसेल काहीतरी थोडसं हम्म हम्म अ ते मी आज अअशीच बस. ले होते आणि असच अं डोक्यात चालू होत कोरोनाच्या काळातलं म्हणजे आजची स्थिती कशी होती. च दोन तीन वर्षापूर्वी स्थिती कशी होती अआसं किती म्हणजे, किती लोकं दगावले वो त्या टायमात माझे पण आजी होती तर. मला नाही माहिती म्हणजे माझी आजी आजारी पण हो पडली नाही काय नाही तिला सर्दी ता ताप खोकला काहीच नव्हता. आणि अं मला ना आसं एका दिवशी असं सकाळमध्ये स्वप्न पडलं. कि जसं माझी आजी माझ्या स्वप्नामध्ये वारून जाते असं. त्यांची मृत्यू होऊन जाते आसं आणि माझे जे काका आहेत, लहान काका ते तेव्हा अ बाहेर गावी राहायचे म्हणजे नाशिककड राहायचे तर सगळं प्रे ठेवलेलं असत आणि माझे काका अं ते त्येच्या म्हणजे आजींच्या अंतिम विधीला पोहचतचं नाही असं दिसत मला आणि खूप रडारड वगैरे होते आणि सकाळ झाली आ णि ही गोष्ट मग मी माझी आजी चांगली होती. ती घटना घडण्याच्या आधी तीनच दिवस आधीची घटना म्हण ते मला आस पूर्व अं कल्पना येवून गेलेली होती की काय मला माहित नाही. मी सकाळी उठून माझ्या आजीला सांगते की, आजी तू कणी माझ्या स्वप्नात आली होती आणि तू कणी माझ्या स्वप्नामध्ये मरून जाते असं. तर माझी आजी मला म्हणते की अगं हे असं कुठ तरी झालं असेल म्हणून तुला दिसलं. ह तर मग ते ठीक आहे सगळं होऊन जातं माझी आजी आजारी नाही काही नाही ती मस्त पोळ्या करत होती, आणि परत माझी आजी ना थोडी जाड पोळी बनवायची. तर मी माझ्या आजीशी अस. मजक मस् म्हणून तिला ना बोलायची की तूडपोळी करते. बक माझी आजी म म्हण. कि अं तू तुझ्या हाताने करून घे माझ्या हाताच तुला आवडत नाही असं तसं आमचं खूप म्हणजे असं. मज्या मस्तीत बोलणं झालं आणि परत मी माझ्या आजीवरची आजीवरची म्हणजे खूप लाडा हो मी एवढी मोठी पण होऊन गेली होती ना. तर माझ्या आजीचं असं शरीर एकदम असं गुपगुबत आणि असं मऊ मऊ लागायचं मी तिच्या मांडीवर जाऊन बसून जायची तिच नाव घ्यायची. तर माझी आजी मला असं म्हणते की मी जर मेली ना तर मी ना अ काय म्हणतात तुझ्या अंगात घुसून जाईल असं मला मजा मध्ये बोलायची कारण आम्ही खूप मस्ती करायचो असं मैत्रिणींसारखं हा तर मला असं म्हणायची आणि तीनच दिवस झा नॉर्मल म्हणजे माझ्या आजीला फक्त थोड ताप आला होता. आणि तीनच दिवसात म्हणजे आजी अचानक. कशी झोपली होती अन आजीला असं श्वास वगैरे घेयला त्रास व्हायला लागला, आणि आम्ही जेवण करत होतो, ती आजी एकसारखी माझ्या कडं बघत होती, मी माझ्या पप्पांना बोलली की म्हटलं आजीचं मला काही खरं दिसत नाही आपण हिला दवाखान्यात नेऊ, हिला ना ते व्हेंटिलेटर लावावं लागेल, हिला श्वास नाही घेत ता येते, त्यांनी अंगणात उतरवलं आजीला माझ्या बाकीच्या काकांनी पण धरलं गाडी वगैरे काढली आणि आजीने तिथंच जीव सोडून दिलेला होता. ती कोरोनामध्ये म्हणजे जेव्हा ती थोडीशी आजारी होती तिला, म्हणजे दवा खाण्यात नेलं तेव्हा डॉक्टरांनी काहीच सांगितलं नाही, अ की ह्यांना हा त्रास आहे तो त्रास आहे आणि नंतर कळलं की तो एक म्हणजे अ म्हणजे हार्ट अटॅक सारखं होतं बो असं. तर त्या वेळेस असं म्हणजे मला धक्काच बसला होता की म्हणजे तीन दिवसापूर्वी मला असं स्वप्न पण पडलं, मी माझ्या आजीला पण सांगितलं आणि ते तीनच दिवसात माझ्या आजीचा विषयच संपून गेला.
हो ना
हे झाल हा आणि ना आज जी मरण्याच्या आधी एक वर्षा आधी माझे बाबा पण मेले होते. तर अ ते बाबा म्हणजे माझ्या बाबांना तर डायबिटीस होती, परत बायपासचं ऑपरेशन वगैरे झालेलं त मग त्यांचं एवढं काही वाटायचं नाही, पण ते जेव्हा मेले ना माझ्या आजीबाबांच एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणजे अ एवढे पण वय झालेलं होतं ना खु त्यांचं तर ते एकमेकांशिवाय राहायचे नाही, बाबा पण त्यांच्याकडे अशी लुना गाडी हो ती तर ते तिला बस सोनगावाला वगैरे फिरवून आणायचे, तर अ ते हा मग माझ्या बाबा माझ्या आजीला सारखे सांगायचे, मी जर मेलो ना मी तुला जास्त दिवस राहु हू नाय देणार, मी तुला लगेच बोलवून घेईल असं‌ आणि बाबांचं अ वर्ष श श श्राद्ध झालं आणि वरती पंधराच दिवस झाले आणि माझ्या आजीचं असं होऊन गेलं होतं. म्हणजे मला त्या गोष्टीचा, हा. खूप असतात ते कारण माझे पण एक चुलत आजी आजोबा होते ना, हा. त्यांचं पण असंच म्हणजे कोरोना म त्याच वेळे वारले ते, पण हम्म त त्यांचं पण आधी आहे ना शुगर होती त्यांना शुगर मुळे त्यांचं अ पाय काढले होते दोन्ही, हा आणि त्यांचं पण आजी आजोबा एक, ती आजी शेवटपर्यंत सगळं करत होती, त्या त्या आजोबांचं, हम्म, ती स्वतः पण इतकी आजारी होती, हम्म. तिला असं अ उठता येत नव्हतं पटकन, तिला म्हणजे असं वाताचं वगैरे त्रास होता, हा. पण तरी पण ते आजोबांच असे करायचे सगळं जागेवर राहायचं त्या आजोबा च. त तरी पण ती करत होती आणि नंतर काय झालं अ कोरोनाच्या, सेकंड कोरोनाच्या लाटेत अ आजोबा वारले तर, त्यांना काही इन्फेक्शन वगैरे नव्हतं पण नंतर ते विकच खूप झाले होते आणि जास्त झालं होत. मग ते वारले त्याच्यानंतर त्याचा दहावा करायचा तर त्याच्या आधीच सातव्या का काहीतरी दिवशी ती आजी वारली. अरे बापरे! इतकं त्यांचं बॉन्डिंग होत की, ती त्या धक यानीच बहूतेक आजी पण असं लगेच हे झाली. आणि मग दोघांचे ही दहावे एकाच दिवशी केले. आणि त्यांचं वर्ष श्राद्ध एकाच दिवशी येत.
ते हे पण नाही का म्हणतात आपलं अ पितृपक्षात ते घालतात जेवायला ते पण हा एकाच एकाच दिवशी घालतात
घालत हा म्हेजे त्यांच म्हणजे असं एक उदाहरण ठेवता येईल आताच्या पिढीला की ला एवढं प्रेम एवढं ती माया काळजी हो ना इ तर ते आजी करायची ना त्या आजोबांच अक्षरशः दुसऱ्यांना असं एवढं वाईटचे आणि कस मुलं होते पण कसे प्रत्येक जण असे लांब लांब हो मग शेवटपर्यंत ते एकमेकांना धरून होते आणि एकमेकाशी त हो हो ना
जे खूप असे
जी आजोबच पण ह त्यांच पण तसेच होत म्हणजे माझे का चुलते ते माझे मम्मी सगळे त्यांची सेवा करायची पण बाबांना म्हणजे आजी पाहिजे असायची प्रत्येक गोष्टी आणि ते जेव्हा मरणार होते त्या वेळेस बोलून गेले होते की मी तुला जास्त दिवस एकट नाही राहू देणार असे आणि हा ना छान वया झालं की एक केला एक राहिलं की ते आहे कीहोतात
आणि कसे आपले जरी मोठे असले दुसरे कोणी सांभाळणारे पण तरी त्यांच्या कामात व्यस्त होतात त्यांच्याकडे स्पेशली असं त्यांच लक्ष राहत नाही आ एकमेकांना सोबत अस की कस एकमेकांना सांगतात दुःख वाटून घेतात त्या
हे जातो त्यांचा तेच ना वय झाल्यामुळे त्यांना इकडे तिकडे जास्त फिरता येत नाही हम
त्यामुळे असं जवळ राहून
गाडी वर फिरायची खूप हाऊस एका पायाचे तीन तुकडे झालेले त्यांच्यात सलाईन टाकलेली दोन वेळा ऑपरेशन फ्रॅचर खूप वेळा झाले पण ते लुना नादच नाही सोडायचे अे जायचेच फिरूनच राहायचे फिरूनच राहायचे गावाला पण जायचे ताजीला न्यायचे मा फि घरातसूनह पायाला प्लास् दिला असायचा तरी मागच्या घरामधून पुढच्या घरा त्या प्लास्टर वरती चालवून घ्यायची तसच पाय घेऊन यायची म्हणे खूप शिकवासारखं होतं जुन्या लोकांकडून हो ना
चालेल
चालेल हो चालेल चालेल चला
बाय
बाय